हॅप
हाहा बोल
काय करत होत्या?
ऊ काही नाही ग अहख अह काल कस झालं मी खूप लेट झोपली
ची च तब्येत बरी नाहीये का तुमची?.. हाव का? हम्म झालं का चहा पाणी?
चहा नेमकाच झाला.
हम्म हम्म.
ते कस झालं काल काय झालं काका अं त्याच्या मित्राच्या लग्न लग्न आहे ना, त हळदी मधे गेलते आणि भिं बारायपर्यंत जागीच होती बाराई, नंतर काका आले दोन वाजता.
हाव का म्हणून लेट झाला आता.
हा मग जागीच होती मी कधी येणार कधी येणार करून. मग डुटी इकडनं तिकडनं आले दोन ला. त त्याच्यानंतर पुन्हा मला झोप लागली नाही.
हाव का म्हणून आज लेट झालं वाट
मग पावणे चारला झोप लागली आज.
बापरे बाप, हा का?
ते बरं झालं तू कॉल केला म्हणून मी उठली तेहू उठले मग.
हाव का? हम्म काय करता पिहू? पिहू तर मस्त डान्स करते बापा.
पिहू इतके कुटाणे करते. बापरे बाप. रो रोज चालू आहे तिचं रोजच.
हाव ना.
त्या रूमला लॉकच लावलाय आता, एवढी त्रास देते भयानक त्रास देते.
हम्म मग अजून कधी येणार आहे आता कारंजा ला.
कारण ज्याला आता नाही म्हणा परभणीला जाणार मी आता.
हाव माझ नाही होत मला नाही माझं मला सुट्ट्या नाही भेटत ना म्हणून माझं नाही होत.
हम्म.
हम्म मी नाही येणार आहे हम्म.
यायला पाहिजे होतं ग तू.
हो ना पाऊ जर सुट्टी भेटली तर पाहिल मग मी, तस नक्की नाही सांगत. कारण की मला सुट्ट्या भेटतच नाही आत्ताच मी मागे माझ्या मैत्रीणीच्या लग्नाला गेली होती. तीना, तर तेव्हाही सुट्ट्या देत नव्हते मी म्हटलं मला हॉस्पिटलच काम आहे म्हटलं. तर मग म्हणून मग भेटली सुट्टी.
अच्छा.
हम्म.
हम्.
मग अजून, प्रिया आलीच नाही वाट खूप दि
नाही ना पेपर चालू आहेत ना तिचे आणि या वर्षात तर तिला सुट टीच नाही भेटणार इंटरशिप्ट आहे ना. हा आता या वर्षी नाहीच येणार. जास्त म्हणजे असत म्हणजे काहीच सांगता नाही ती म्हणे दहा पंधरा दिवसच सुट्ट्या भेटू शकते.
हाव का? झालंय शेवटचं वर्षा आहे ना तिचं.
नाही फायनल इयर झाला आता पेपर चालू आहेत ना. फायनल इयरचे, हा. पण ते इंटरशिप्ट कराव लागते ना इंटरनशिप्ट झाल्यानंतर डिग्री भेटते.
हाव का? हम्म हम्म
हम्म.
हम.
मग बघूत मग इंटरशिप्ट झालं की मग. लग्नाचं काय करायचं अह अह
आ
अजून एक वर्ष तर आहे समजा एक दीड वर्षात
हा तेच होतेच तेवढाच वेळ होते एक दीड म मग
काही नाहीणार किसाल
काय म्हणते वहिणी वहिणीचा आता फोन नाही
वहिनी वहिनी तर फोन आताच म्हणली मी तिला म्हटलं नंदिनीला लावायला लावतो त जेव्हा वेळ असला तेव्हा बोलत जा तिच्यासोबत आपल्याला वेळ असला चालत म्हटलं कारण कि तिचं
ते कसं शाळेच्यान मी साडे दहाला जातो मग साडे सहा ला आली की थकून जातो सकाळी साडेपाच वाजता उठतो ना तर म म्हणून म
नाही मग मी ति तेच बोलणच चालू होत की तिच कॉल पटकन हे करत जा म्हटलं कारण कि तिचे पटकन हे झालं पाहिजे
हा
हम्म तिम्हने होम्हने आई
हावना
हम्म
मग यावेेळेस तर महालक्ष्म्या आपण कॅन्सल आहे यांच्या इच्छा महालक्ष्मया हो नाहीय म्हटलं
नाही या वर्षी नाही महालक्ष
हा तुम्ही मग त्या मावशीच्या इथ यांच्या इथेचजासान का वहिनीच्या घरी
हा नगरला ते दोन तीन वर्ष झाले ना म्हणा तुन ती नगरला जायचं पण या वर्षी आला चान्स
हा या वर्षी
हम्म म्हटलं जाऊन येव त्यांचा भी मान राखत
हा हा त्यांनाही चांगलं वाटते ना जरा हम् हम् मग तुम्ही आता कधी येेतता कारंजा दिवाळील
दिवाळी तर येतच नाही ना कारणजी महालक्ष्मीलाच असते
या एखाद्या वेळेस काय होते दिवाळीत चक्कर मारायची
हो पाहुना आता मी नाही दिवाळीत तुम्हालाच इकडे बोलवणार होती
हा हो का
हा तुला सुट्टया असतात ना दिवाळीत हा माझं कस पिऊ थोडी मोठी झाली ना पिऊ राहीली माझ्यासोबत मग मग मला आणता येते पिऊला
हम्म पिऊ शाळेत जाते का मग आता शाळेत टाकलं का पिऊ
नाही ट्युशन लावली तिला
ट्यूशन लावली का हाव हम हाव लहान आहे ति लहान आहे
लहान य आहे आणि कसं कळत नाही ना एवढं बोलते आता सगळं पण तेवढंच आपल्याला पण इथे घेत पण नाहीत म्हणे तीन कम्प्लीटच पाहिजे
पाहिजेस हवा आमचे इथं तीन पाहिजेस तीनच्या वर घेत तीनच्या खाली घेतच नाही
हा तीनच्या वरच
हम्म तुमचा टोंगळा बरा आहे का मग आता
आता तर बरं आहे पण ते ट्रीटमेंट चालू आहे बाई गोळ्या वगैरे घेऊन राहिली पण रात्री अशा नसा असे तडतड तडतड करतात
आंहांओका थोडंसं फिरायल वगैरे जात जा मग.
फिरायलासत फिरायलासत जाता नाइ येत ते पाय असं उचलतच नाई माजा.
हाव का अरे बापरे हम्म हम्म
फिरण म्हणजे फिरलं की खूप दुखतो मग प्रमानाच्या बाहेर
हाव का हम्म
आता डॉक्टर म्हण ना म्ह तुम्हाला बसल्या बस त्याच योगा कराव लागेल म्हणे हां तर मग आ अं झालंय तीन दिवसाचं राहिलय अ औषधी घ्यायच्यात.
हम्म हम्म.
हा मग पुन्हा बोलवलेलाय आहे मग जाईल मग.
हा हा हा एकदा पूर्ण ट्रीटमेंट करून घ्यायचं काय म्हणता काय नाही त डॉक्टर.
हम्म.
हो
तसं प्रियाच करणार होती सगळं पण तिला वेळच नाही ना रिपोर्ट वगैरे पाहायला पण वेळ नव्हता मग ती म्हणे तू हॉस्पीट हॉटेललाच जाऊ न बाई म्हणे आणि मग पाहू म्हणे नंतर मी आले येईल तेव्हा
ते येईल तेव्हा मग पाहिला जाते.
हम्म
ह्म ह्म बरं मग तुम्ही कधी येणार आहे मग परभणीत?
परभनीला मी एकतीस तारखेला
हाव एकचाय वाटतेल कार्यक्रम
एकचा आहे ना अ आणि दोनचा वास्तू आहे त्यांचा,
हा वास्तू पण आहे.
हा तीन ला म्हटलं थांबून जाऊ मग चारच पाहू काय कराचं अजून.
हा हा आई सांगत होती मला
हां आणि तिनला थांबणार आहे तिथे म्हणजे अभी फोन करल मला तिनला मग पाहू म्हटलं हायत
अभिजित दादाचा आला होता काल मेसेज,
काय होणे
काही नाही ते मी जिमला जात असतो ना तर म्हणे त किती काही कर तू रोड होतच नाही आता मी लई लठ्ठ झाली. पहिले पेक्षाही
मग प्रिया तशीचं झाली आता.
हाव ना लईचं लट्ट झाली आणि आता सुट्ट्या होत्या त्याच्यात तर जास्तच झाली. तर मग म्हणून मग मी जिम जॉईन केलं मधुरा आणि आणि मी आम्ही दोघी जात असतो सकाळीच. सहा वाजता.
हम्म प्रिया पण तसच झालं आता प्रियाचं पण
हो ना
पण काय करणार ते कस बस सून राहून हे करून तसचं होतय प्रियाचं बसूनच काम हेना अभ्यास स्कूरून राहिली ना ती.
ह खाल्लं की बसन खाल्ल माझं तसंच होतं ना उन्हाळ्यात दोन महिने खाल्ल की बसलं आणि झोपलं खाल्लं की बसलं आणि झोपलं.
हम्म त्याला वेळ कुठे आहे तो तो सध्या बीझी झालेला आहे ना अभी पण ते कोर्स चालू आहे सहा महिने त्यात आता पण तो पुण्याला गेला ना म्हणून बोलला असलं.
हाव का हम्
पुण्याला गेलेलायतो
हां खूप दिवस झाले का गेलेला आत्ता गेला?
आत्ता गेला पर परवा काल
हाव का कालच आला होता त्याचा मला
काल परवाच्या रात्री गेला
हम् हम्
हा तर सकाळी सकाळीच हहाल पोचला तो काल ह् मंग तो काल रिकामच होता ता ना म्हणून फोन केला हा असं य ते
हां हम
हा
हम्
त्याचा इंस्टा ह सध्या बंदच आहे ना
होा का काय म बा एवढं मी काही ऍक्टिव राहतच नाही इंस्टावर याच एखादेस पाहिलं तर पाहिलं टाईमच नाही भेटत काय करता
हम्म
शाळेतून आल्या शाळेचे काम घरचे एखादं काम जाताना काम करून ज कामच पुरतात बाई
हा
हम्म
कामत आहेच
हा मग आकाश डबेत बरी
हो काकाची मस्त सिडिटीचा त्रास होता त्याला प्रियांने सांगितलं होतं ना एक वर्ष तिकट खाऊ नका तर आता कमी झाला आता आता बरं वाटते थोडं त्यांना आता थोडं तिखट पण खाऊन राहिले ना वाटत नाही आता त्यांना हा तिने जेवढं सांगितलं तेवढं फॉलो केलं
हा तेच
अ हम्म काही नाही शुभमला
नाही आ निघालेला आहे तो आता उद्याईन
हा
हा मस्त फिरू राहिला त
हो ना त्याच मग मी नवीन इशा खोलला होता ना
हा हां
हा त्याचं इंस्टा पण म्हणजे त्याला फॉलो कराव लागते का काय काय माहितीय त्याचं काहीच दिसत नाही अक्षयच दिसतय मला
तू त्याचं दिसते का तुम्हाला
अशयच दिसते मला
हा का मग तुम्ही त्याला फॉलो करायला लागते दादाला
हा
हम्म हां अक्षरदादा अक्षरदादा आहे ना इनस्टार
हो ना
हम्म माझी जाण होत बर गाडीत जागा होती. दादा म्हणे चल. पण माले सुट्टया नाही भेटत. ना म्हणून. नाही तर माझही झाल असत सगळ.
हा हा
हम्म मस्त गे इकडे गेलते ना ते. कन्याकुमारी अजून रामेश्व श्वरम सोमनाथ
किती फिरण होत होत.
तिरुपती बालाजी खूप फिरू राहिलेत ते भयानक.
हम्म
हम्म जाऊ द्या जाऊ म्हटल एक दादा दादाला म्हणल आपण जाऊ म्हटल कधी तरी. हम्म एखादा टूर काढयला लागते सगळेजण कुठ तरी जायचा. मस्त रेल्वेन. हम्म हे म्हणत होते ना ते जाऊ जुलै महिन्यात इथ शिहोरला. काय माहित आता काय होते त्यांच तर.
हा ते तुम्ही तुमचे जाता. आमच काही इकडे येऊन येनही होत नाही. आता माझ कस पिऊचान होत नाही. पिऊ जरा आता समजदार झाली. माझ्यासोबत राहिली मग नाही टेन्शन. कस वैष्णवीला नाही कव्हर होत.
नाही एवढ नाही ना. काम करून हे करून नाही होत. पाहिजेच कोणी ना कोणी.
आता तेच तर परवणीला यायच. कोणी रिकाम नाहीये तिच्या जवळ यायसाठी. तिला म्हटल चल बाई माझ्या जो सोबत.
तेवढच त्यांना घरी पाहिन ना वो ती.
हो पण ते अभीच पाहव लागत ना ग. त्याच्यामुळ
हम्म
हम्म हो ना.
हम्म मग अजून काय बनवता स्वयंपाक.
आज स्वयंपाक बघूत बाई काय करायच तर. अजून तर ठरवलंच नाही.
आ मी ते मसाला भेंडी बनवते वाहता आई.
हो का
हम्म आमच नऊ वाजताच स्वयंपाक होते रोज. दादा टिफिन नेते ना. त्याच्यामुळे नऊलाच स्वयंपाक